हॅलो
हॅलो
हा बोल की
बारीयेस
हाय कि तू
हाय की
हम् काय चालय?
काय नाही बसलोय.
हम्म.
तुझं काय चालयं?
माझं काय नाही निवांत.
अभ्यास वगैरे चालुय का?
होय. अभ्यास वगैरे चालु हाय की.
हम्म. पाऊस वगैरे तिकडं.
पाऊस हाय की, काल पासून चालू झालाय.
आमच्या इकड पण कालपसनच पडायला चालू झालाय. हम्, हम्. आमच्या इकड पण कालपसनच पडायला चालू झालाय. काल म्हणजे दिवसभर नव्हता. चार पाचच्या पुढंच आला पाऊस.
हम्म. इकड हाय कि इकड दिवस भर दिवसभर चालूच हाय. रात्री तर किती पडला.
होय.
होय.
मग नदीला पाणी वाढलंय काय? तुमच्या इथं नदी जवळायं.
हम्म. नाही, अजून तरी नाही. थोडं वाढलयं पण एवढं नाही. हम्. मध्ये मधी, आमच्या नदीत मगर आलती.
हॅलो. होय.
अग होय. मध्ये न्यूजला बघितलीस काय बिहार इथ इथ एक लहान मुलगा गेला होता नदीच्या काटाला. अ सहज हात वगैरे धुवायला. आणि मगरीन पकडलं त्याला.
हा.
लहान बारा वर्षाचा मुलगा होता. आणि सगळं पूर्ण शरीर तेनं खाल्लं आणि फक्त अस - - हेच राहिलं होतं त्याच चेहराच राहिला होता आणि आता- - पावसामुळे मगरी वगैरे लई जास्त यायलागल्यात ग नदीच्या इथं.
होय. होय. म मधी म्हणजे उन्हाळाच होता. एक पावसाळा चालूवायच्या अगोदरच की. अजून पण आहे, आहे का गेली काय माहित नाही. आमच्या नंदेची मुलंतेन सुट्टीला आलतीत ना ती नदीला पोहायला जायचीतं. मग आम्हाला भी - - ती वाटायची सारखं सगळीजण म्हणायचीत ना मगर आल्या मगर आल्या. एकत ही मुलं सुट्टीला आल्यात आणि दुसरी गोष्ट ती ऐक कायची नाहीत, आम्ही नदीला जाणार पोहायला जवळ हाय त्यामुळे ती सुट्टीला आलेलीत मामाच्या गावाला.
हं.
हम्. त्यांना सवय हाय आधीपसन. सुट्टीला आलीत की नदीला पोहायला जात्यात ति.
नाही आता पावसाळ्यात कसं पाणी वाढतयं ग, अचानक. आणि मगर हे ते पण येत्या. त्यामुळे आता नाही लावून द्यायचं पावसाळ्यात.
ना वरती घाटावर येऊन पडलेली असायची.
होय.
होय.
हम्. कोणाला जास्त मग तिकडं जाऊ द्यायचं नाही ग पोरांना तेन.
हम्म. नाही कोण जास्त तरी जात.
हम्म
आता कसं पाऊस चालू झालाय त्यामुळ कोण नसतय.
हम्, नाही खरं पावसाळ्यातच कि मगरीचं प्रमाण हे काटाला यायचं तेन जास्त होतय आधी मध्ये कुठं असत्यात एवढ्या नसत्यात.
होय
हम्म तरी कालपासन चालू झालाय जरा पाऊस. बघू आता.
कसं हाय, पाऊस असणं सुद्धा गरजेचं हाय आणि लई जास्त आला तरी नुकसान होतय.
तसच झालंय आता ज्यांची नदीच्या जवळ शेत आहेत बघ त्यांना जास्त नुकसान
हम्म एक त्याचं नुकसान होतय परत पूर ते नेत्यात, नदीकाठी अशी घरं असतात त्यांच त्यांना घरं सोडून जायाय लागतंय दुसरीकड.
होय, तेच की पूर येतोय सगळं हे करा, ते करा, परत शेती आणि पाण्याखाली काय गेली कि
नदी जवळ हाय त्यामुळ आम्हाला पण पाण्याचा धोकाच हाय कधी पाणी येईल सांगता येत नाही.
हा तुमच्या इकड पण पाणी येतय नी घरात.
होय, आम्हाला पण सगळं सामान बांधावं लागतय. एक पाव गेल्या वर्षी आमच्या घरापाठी माग आलत पाणी म्हणजे घरात नाही आलं पण थोड्या अंतरावर होतं.
म्हणजे जवळच की ग.
होय, जवळच अगदी जवळ असं घरात न पाणी दिसत होतं थोडा पुर म्हणजे पाणी पाऊस पडला नाही त्यामुळ पाणी आलं नाही. नाही आणि जास्त पाऊस पडला असता तर मग आमच्या घरातच.
हम्म, तुमचं पण घर असं जवळ आहे नई नदीच्या त्यामुळ ग तुम्हाला पण ते पाण्याचा धोका हाय
होय.
हम्म. आता तुमचं पण घर वगैरे बांधायचं चाललं हे करायचं चाललं होत नव्ह?
हो पुढं जागा घेतल्या आता बघूया.
हम्म पावसाळ्यातच बांधायला वगैरे काढाय च म्हणजे पाणी वगैरे कमी म्हणजे आपण बोर वगैरे मारून पाणी मारण्यापेक्षा पावसात होऊन जातय गं कमी पाणी लागतय.
होय.
हम्म. बाकी?
बाकी काय नाही मुलीची जरा तब्येत बिघडल्याय सर्दी, खोकला झालाय.
आता घेऊन जायचं दवाखान्यात, घेऊन जायचं संध्याकाळी.
लय त्रास व्हायलाय का तिला?
अ जरा खोकलाय लागल्या, खाऊ नको म्हणताना लोणचं खाय त्या मग काय करायचं आंबट्या ह्यान जरा खो
म्हणजे लहान मुलं ऐकत नाहीत जरा हे करशील कणी सर्दी जर जास्त असेल तर सर्दी जास्त असली तर मग जरास वाफ वगैरे दिलीस का नाही?
होय मशीन आहे घरात आता मेडिकल मधनं टूब आणायची वाफेची.
आंहां टुबेची वाफ देऊ नकोस ती,
वाफ काय मी घरातच देते सोड तीला.
साध्या पाण्याची ग साध्या पाण्याची वाफ देऊन बघकी येतय कमी. म्हणजे ते अं औषधाचे ट्युब नाही त्या ट्यूबपेक्षा कनई साध्या पाण्याच्या वाफ वाफनी कनई लवकर फरक पडतोय. लवकर कमी येतेय आता आपण मोठं आहे आपलं कमी येतेय म्हटल्यावर तिचं येईलच की ग.
बर बर ट्राय करून बघते मग आम्ही कस ट्युब आणुन ठेवते ना ते वाफूच्या.
ट्यूब आधीपासनच देतात लहान बाळांना. पण साध्या पानान पण फरक पडतोय एकदा वाफ देऊन बघतस आणि लहान बाळाना कस ट्यूबचा त्रास पण होते ना असं ठसका आल्यासारखं होतय. ती घेत नाहीत, घ्यायला बघत नाही, साध्या पाण्याचा एवढा काय त्रास पण होत
नाही घ्यायला बघत.
हम्म.
देते मग साध्या पाण्याची वाट वाफ घेऊन बघते तिला देते आणि नाही कमी आलं तर मग दवाखान्यात घेऊन जाते.
हम्म औषध वगैरे दे चांगलं.
हां.
चालतय घे मग काळजी ठिवकाय.
हां.
हा